हॅलो मी मस्त आहे तू कुशी आहेस
मी सुद्धा बरी आहे
काय चाललंय घरचे पण मस्त आहेत तुझ काय चाललंय सांग
काय नाही बसलोय जरा हावेशीर बसलोय
हा बाकी काय अभ्यास तर कसं चाललंय अभ्यास कस चाललाय
चाललंय आता शाळा चालू होणार आहेत आता तुला माहित आहे का आमच्या म्हणजे शाळेत कॉलज जात आता आपले कॉमन एथ सब्जेक्ट असतातच ना
हा
पण ना आमच्याच्यात एक युनिक आत्ताच्या जनरेशनचा सब्जेक्ट एड झालाय ओळख बर कोणता
कोणता ए आय चा
हा आणि तो खुद आम्हाला प्रोवा्हाइड केलाय अ असं आम्हाला सांगितलं की त्यानी ते गव्हर्मेंट आम्हाला आम्ही है प्रोव्हाइड अजून तरी ते अजुन तरी कोणाच्या यांच्यात ए आय चली चालू नहिए आणि प्रोफेशनल टीचर सुुद्धा नाही आहेत कुठल्या शाळेत आता आहेत सेमि इंग्लिशमध्ये पण अ प्रोफेशनल टीचर शिकवायला नाहीयेत
हा बाकी मग म्हणजे अ म्हणजे कस कस म्हणजे काय काय पहिल्यांदा तीनि सांगितलंच असेल ना की कस शिकवणार किंवा काय प्रोजेक्ट वगैरे असणार,
हा आम्हाला पहिलं सेशन झालं ना त्या मध्ये त्यानी आम्हाला अम आम्हाला त्यांनी फक्त पहिल्या सेशन मधी त्यांनी सांगितलं ही हिला भेंजच्या दवारे आहे परत अ ह्याला मध्ये हे सगळं आहे यामधे म्हणजे त्यांनी आम्हाला व्हीआर दाखवला परत थ्रीडी मशीन दाखवली रोबोट दाखवला परत रोबो टिक्स ची हे दाखवले काय काय सामान त्या रोबोट मध्ये आहे अ परत ड्रोन चा स्मॉल व्हर्जन दाखवला परत अ कॉम्प्युटर पी सी तिथं खूप सारे आहेत म्हणजे परत त्यांनी आम्हाला एक टूल बॉक्स पण प्रोव्हाइड केलाय
हा
आणि ते अ स्कूल मधी एक अशी वेगळी सेपरेट क्लास त्याना हे घेतलाय त्यानंतर त एक छोटासा स्पेस घेऊन आमच्या साठी व्ही आर रूम तयार केली हे व्ही आर रूम मढ़ी एक मागे छोटासा डिजिटल आहे व्ही आर आहे व्ही आर चे रिमोट आहे.
हा.
मी सुद्धा अ वि आर चालवून बघितला.
होय मग कस वाटलं म्हणजे म्हणजे आधी म्हणजे काहीतरी इंटरेस्टिंग आहे ना आधी आधीच्या विषयांपेक्षा
हा
अरे मॉलमध्ये कस आपण विहार कधी तरी कधी ना बघितलाय. नाही बघितलं प्रत्यक्षात तरी आपण रीलस मध्ये वगैरे कुठतरी बघतोच ना. पण वि आर कशासाठी मॉल्समध्ये यूज करतात. गेमिंग साठी किंवा असं वेगळं काहीतरी गेम्स असतात. त्यामध्ये पण शाळेच्या वि आर मध्ये अ आम्हाला काय हे स्पेस आहे. स्पेसच पूर्ण हे हे केलंय म्हणजे हा हे हीत आहे. ते तिथ स्टार्स कसे दिसतात सॅटेलाईट कशी दिसते खालतून वरती खाली कसं दिसत. मी ज्या वेळेस बघितलं त्यावेळेस तरी मला हेच खूप सार दिस मला रिमोट् रिमोट्स पण दिलेले कंट्रोल करायला.
बाकी मग तुला कस वाटलं म्हणजे म्हणजे आधी कस असं नवीन काही शिकताना भीती ते वाटते तसं वाटलं का तुम्हाला म्हणजे काय असं वेगळं काय होतं.
भीती अशी नाही वाटली पण एक उत्सुकता म्हणतो ना मला ती खूप आहे तो एक स नवीन विषय नवीन काहीतरी मला शिकायला असं खूप आवडतें.
बरोबर
उत्सुकता पण आहे की अजून पुढे आम्हाला काय काय भेटणार आहे आम्हाला अजून पुढे कायय आणि सध्या तरी आम्ही एक प्रॅक्टिकल केलंय. इलेक्ट्रिक बल्ब कसा हे होतो. त्यांनी आम्हाला ब्रेड बोर्ड दिलेला. परत म्हणजे जे आम्हाल सांगितलं ब्रेडबोर्ड रजिस्टर परत एलई डी
आम्ही प्रॅक्टिकल सुद्धा केलं त्यावरती
आता काय ठरवलेस तू टेनथ म्हणजे दहावी नंतर काय करायचं.
अजून तरी तसं काहीच ठरवलेलं नाही. अ माझ विचार आहे की कोणाच्या तरी मोठ्या हच्या ह्याच्यावरती बघूया मोठ आता तू आहे. परत दिदी वगैरे त्यांचच आता दिदीकडूनच आता विचरून विचरून बघूया.
हा
तुझं काय म्हणणं आहे.
अग म्हणजे तुला जास्त म्हणजे अशी उत्सुकता कशात आहे, म्हणजे किंवा इंटरेस्ट कशात आहे म्हणजे काय शिकायच. पुढे किंवा एनडीए ला वगैरे जायचंय का आर्मीत जायचंय नंतर इंजिनिअरिंग साईड आहे मेडिकल साईड आहे. सांग म्हणजे तुला कशात आताय, ना जास्त तला सांगू का स्कोप कशात आहे. आय टी क्षेत्रात आहे म्हणजे, कस की आता ए आय चा जमाना चालू आहे, व जग कस वेगाने पुढे चाललंय. टेक्नॉलॉजी ही म्हणजे तंत्रज्ञान जास्त आहे आता म्हणजे वाढत चाललय ना तर मग आपण काय केलं पाहिजे म्हणजे आपण जे करतोय ती म्हणजे तू भविष्यात काय म्हणजे तू आता शिकतेस त्याचा भविष्यात काय उपयोग आहे का किंवा तुला उपयोग आहे का लोक उपयोग आहे का हे तुला समजलं पाहिजे ना त्याच्यावरती तू काहीतरी केलं पाहिजे मग असं तुला म्हणजे आता तू ए आय शिकतेस मग त्यात तुला आवडतं का आता तुमला ए आयच सध जेक्ट दिलाय
हो आवडतो मला ए आय हा विषय
होय
हां
गुड गुड मग काय तुझं आता म्हणणंय की म्हणजे असं तू काहीतरी ठरवलंच असशील ना इंजिनिअरिंग साईड ला की नाही म्हणजे तुला काही माहितच नाही की सांगू मी तुला
हा तू सांग कारण अजून तरी मला त्यातले एवढं फारस काही कळत नाही
ह बघ आता आपली दहावी झाली की कस असतंय काय काय लोक डिपेंड डिप्लोमा ला टाकतात आणि काय काय अकरावी बारावीला टाकतात मग डिप्लोमाला कोणती लोक टाकतात ज्यांना दहावीपासूनच त्यांनी ठरवले काहीतरी म्हणजे असं असंच आहे पण तसा अकरावी बारावीला आपल्याला थोडीशी दोन वर्ष अजून विचार करायला वेळ मिळतो मग अकरावी बारावीला काय होतं की आपण हे करतो विचार करतो कि अं आपल्याला काय करायचंय नंतर म्हणजे असं काय करायचं किंवा आपल्याला म्हणजे तेच मग आपल्याला विचार करायला टाईम मिळतो आणि मग डिप्लोमाला कसं असतं की तू दहावी पूर्वी पासूनच जर ठरवलं इलेक्ट्रिक किंवा मेकॅनिकल घ्यायचे
म का
मेकॅनिकला घ्यायचंय तर तू काय करणार की तू त्यालाच घेणार आणि तिथून पुढे मग तू डिग्री पर्सिव्ह करायचे असेल तर डिग्रीला घेणार म्हणजे तीन वर्ष डिप्लोमाची परत डिग्री अस असते पण अकरावी बारावी केली की कस अ आपण विचार करू शकतो की मला काय करायचं मला इंजिनिअरिंग साईडला टाकायचं आहे कि नंतर मेडिकल सा मेडिकल साईड ला टाकायचंय मग कस असत जेई नीट आलेत मग जे नीट मग जे येईल नीट जे ही देता मग आयआयटी मध्ये जागा मिळण्यासाठी तुम्ही जेईई देता बरोबर का नाही ही एक्झाम आहे जेईई आणि नीट एक एक्झाम आहे की तुम्ही जर म्हणजे मेडिकल साईडला जाणार आहे
हा
हा तर मग मेडिकल मेडिकल साईड ला जाणार असाल तर तर तुम्ही नीट देता बरोबर का नाही मग हे असे दोन एक्झाम आहेत म दोनच नाहीत अजून भरपूर असतात कुठल्या कुठल्या इन्स्टिट्यूटचे कुठले कुठले एक्झाम असतेात म्हणजे परीक्षा असते हा
हा
बरोबर सीईटी म्हणजे कसं सीईटी महाराष्ट्र सीईटी आली ना आता पीसीए ला वगैरे आता आहे का नाही कम्प्युटर अप्लिकेशनच स्कूलिंग वेगच वेगळा आहे म्हणजे ही सगळी शाळा वेगळीच आली कॉलेजची, म्हणायला गेलीस तर तेचे सीईटी वेगळे असते म्हणजे काय करायचं, आपण कि अकरावी बारावीत असतानाच बघून ठेवायचं सगळं. कि कोणतं म्हणजे काय केलं, की स्कोप कशालाय जास्त. फक्त केलं म्हणजे तू डिग्री घेतलीस म्हणून काही उपयोग नाही, पण त्याला स्कोप आहे का! पुढे जाऊन त्याला नोकऱ्या आहेत का, आता बघतेस ना नोकऱ्यांचा किती प्रॉब्लेम किंवा तू असा पण विचार कर तुला बिजनेस टाकायचाय, किंवा काय तुझ्याकडे आयडिया बिझनेस मध्ये काय स्टाटअप करायच, अस म्हणजे ही सगळ गोष्टी होऊन जात्यात. पण आत्ता आता एवढं लहान वयात म्हणजे बिझनेस वगैरे हे नाय पण होऊनच जाते, म्हणजे जस की दूध डिग्रीला टाकलस किंवा मग कशाला पण पुढे जाऊन टाकशील, मग तू याच्यावर विचार कर आत्ता फक्त मी तुला सांगीतलं. आता कस अजून होऊ दे शाळा झाली, दहावी झाली कि मग बघायला येईल. कशाला तू परत करच मला फोन त्यावर बोलू आपण.
हा ठीके चालत.
चालतय मग, चालतय नको जास्त विचार करू म आपण परत त भेटू भेटून बोलू किंवा मग तुला मी कॉल वरच सांगेन दहावी झाल्यानंतरचाच विषय हा. नंतर बोलूया चालतय च चल मग. काम, आहेत ठेवते मी.
हा हा ठीके बाय.